हॅलो
पोरग उठल?
नाई झोपलय.
हा, हा ह्याज्यात जास्त उशीर बोलल चालत म्हण ग
कोण म्हणलं?
तिथं आता आलत की
आलेल व्हय? हम्म तुलाच दिसलं असल मला काय दिसलं नाइ.
जर ते हे वेगळय नइ पाच कार्य उपलब्ध म्हणून आलय.
होय तुला नवीन आलंय ग.
हम्म. नाही म्हणजे बोलल का नाही ते आप आपलं म्हणजे कुठल्या विषयावर बोलला कुठल्या म्हणजे कुठलं वेगळं वाईट बोलला काय ते असं सगळं विचारत्यात चार पाच प्रश्न विचारत्यात एक कॉल झाला की सोडलेत. काय नाही बघ. ए चहा आता कुठं
ही म्हातारी हाय काय?
हो आत आहे बघ आमची बारकी म्हातारी तीन वाजले दोन वाजले कि चहा सारखा लागतोय.
होय कशाला बाइ ऊन लागायल केवढं?
बंदच केलाय मी उष्णतेचा त्रासवायला म्हण तेड काय तर खायला असल तर करते. हे तर नाही ते बी केलं तर काय करायचं?
हा.
मग? मी पण जरा काय तर करायलाच म्हणाल होय शरीराला चांगला नाही.
होय काय म्हटलीस?
रेसिपी देण काय तर करायचं करायचं म्हणते. पुन्हाना काही नको वाट लागले.
जवळ उभ राायच नको होते.
हाय ते जेवण करसतो नाके नऊ आली.
होय.
करतेय सर सारखं इडली तर ना लागते. आमच्या सगळ्या नमुना कराया लागतात. पुलाव. मी पण करतेय पुलाव तसं तर तर कंटाळला तर मग करतेय. तर त्याला पण सगळे लागते भाज्या लागतात बटाटे लागतात, वटाणा लागत त्यायत
होय पण सगळ लागत.
फ्लावर बटाटो वांग ह. कुठलं काय करायचं म्हणलं उठला? उठला? लगेच उठला की?
उठला लगेच. आवाज येतो.
ह मग येणार का नाही.
सांग काय मला. नाय बाय येणारारय की.
इकडे येणारच की नाही म्हंटलं, सुट्टीला नाही हा हा. कधी येणार आहेस.
फरवड
हा हा.
हा बोलकी. हा हा. मग त्या उठल्यावर त्याला काय खायला घालतेस का नाही.
नाही. आ दूध तापवलं अ अ अ आ.
हा हा. म ते पोरगी
हम्म